हॅलो.
इल ते सगळं.
हा येतयं
झोपलं नाही का अजून?
नाही ना पोर झुपण झालया हे बारक तर अजिबात झोपत नाही अगं.
कस काय एवढं उशिरा?
हो बघ सवा तीनला उठले बघ दुपारी. आम झोप नाही चिंट्या बी झोपना ब किती वेळ झाला आता.
खाली आहे का वर आहे चिंट्या?
इथंच आहे वरती मान
हम्म
कावाचान झालं बघ झोपयला-
तू झोपलंच नाही का?
बघ की काय रे इकडून य पीेत पाणी तिथं बेडच्या खाली आहे बाटली उगच नाहीय माग लागू नको.
हा
बस कि नाही डोकेल ताप आहे बै यांना पोरगा ऐकत ऐक पोरगं ते घाबरून अजून झोपत नाही बारकं य का खित भेर बी पेन पज बघा
आता याला पण पाणी प्यायचं
काय नवच बाई अवघड आहे.
ह्.
एक झाले की एक तप आहे
कधी झोपायचं हे पोरं?
ग आवड काय करत बेळ त्या पशी ते ह्याच ह ह ग थांब आणि बुली ते भूताला थांब तर ही बारकं काय करते उगतच ते ये बटन हे करता येते फॅनचे गोल फिरवायचे बटन काढून टाकते दिल्ल झालेत आणि फॅन वाढायचाय उकडायला नाही तर
हा हा हा,,
चिंड्या त्याला दे बर पाणी प्यायला झोप दे त्याला तुला नाही खाली पळ बरं तू उगच ए पाणी पिऊन रे कसं करते बघ की झोप लवकर चाल आणि बोलू काय भूताला चल जोप लावकर चल आ ठेवा त तिकडं चला दादा बी ठेवला का नाही मोबाईलचा ठेवा ह् ह् या चला,, हा बाई गाबळीत लाहीत लवकर ह् त झोपा आता. मग
काय नाही बघा जेवन तीन झालं?
काय म्हणली? काय म्हणली?
जेवंण ते झालं काय म्हणल?
होय बाई मगाशीच झालं आगं. कवा झालं अगं या पोरांना झोपवले.
आ मी तर साडेआठ ला खाली गेलेलो साडे दहा ला
क कोणत पलीकडे झोपज जा नाही तर मी काकूकडं उचलून नेल बघ तुला काय म्हणली
आम्ही तर कधी साडेआठला खाली गेलो ना आत्ता ववर आलो साडे दारला ना झोपच नाही हा रडाल- शेवट्या अता झोपलं ग
होय बरं बाय झोपतोय तरी
आत्ता झोपलाय.
आमच तर अजून झोप ना.
ते दुपारी जास्त झोपते ना दुपारी जास्त झोपत नाही.
ते तरी आज.
तरी झोपला ना हा झोपत नाही दुपारचं.
हम्म नाही आमंच गाबड दुपारी नाही झोपलं कि लगे पाच सहा वाजता दुखल्या खाताय. अस.
किती वेळ झोपलाय दुपारी.
दुपारी काय दोन वाजता झोपवती तीनसव्वा तीनला उठवती लगेच दीड वाजता.
हा दड तास पण लही होते त्यांना जो.
हम्
अजून तुम्हाला तर वैतागून पण जात असेल.
खरंच की नाही डोकदुखी की झालंय माझ्यासाठी तरी सगळं. हित यीळभर तीच डोकं उटतय.
मग काय तर.... लवकर झोप जरा झोप तरं होत्या. सकाळी कितीला उठताय? होय चिंट्याचा डबा असलं.
हा डबा आणि हेन किती घोळ असत हे गाबडं उठून बसतयं बारक लगेच मागं. क ह
मग काय तर
मगं अवघड आहे लय.
शनिवार, रविवारीच निवांत
हम्म. रविवारीच थोडं निवांत असते बघ.
होयं.
आता त्याचा बाबा चाललाय उद्याच्याला सकाळी पहाटच.
पहाटे व्हय, तुमचं काय झालं ऑफिस तुमच्या ऑफिसची प.
अ मिटिंग द कसली मिटिंग दे म्हणून चाललीत.
नाही नाही तुमची तुमची.
हा आमची भी हाय बघू आता आमची अजून. नक्की नाय काय.
होय.
त्याचे पप्पा आज गावावरून आल्यावर.
ह हा
म्हणून काही नाही मी नक्की केलं जायचं माझं.
जाणार आहे का मग तेव्हा
हं
पोहोचत तिथं नक्की केलं का म्हणलं आल्यावर जाणारात का तुम्ही
काय म्ही
तिकडनं आल्या भाऊजी आल्यावर जाणारात का म्हटलं
हा नाही बघ मार नाही आ नुस्ती नाही मार जे पाऊस आहे अगनक जाते फराला सर्दी झाली आधी बारक्याला
हम्म
बारक्याला सर्दी झाली ना.
झाली का?
मग काय त्याला तर जरा पाऊस पडला की लगेच सर्दी होती.
तुम्ही म्हणतच होतात.
हम्म ते मला माहितीच असत त्याचं सगळं वातावरण. जरा एक दोनदा दोन दिवस झाला पाऊस पडायलय तर त्याचे नाक गळायलयं आज.
हम्म
अवघड आहे.
काय जायचं लेकरांना असं त्रास व्हायला
काय खाल्ले अजून?
काय नाही बघा जेवण ते झालं, बसले आता ते फोन करून जरा झोपावं म्हणलं.
दादा झोपला असल?
होय ते दोघं झोपले, ते सकाळी लवकर उठ ले ते ना, त्यांना आता आठ सव्वा आठला निघावं लागतंय ओ.
होय?
हा.
नाख सकाळी कितीला उठलेलं
मी साडेसहा पर्यंत उठते, साडेसहा
साडेसहाला उठतो का, एवढ्या लवकर उठतो का?
कोण ह्यांनी का?
नाही नाही, ह्यो बारका?
नाही नाही, तो साडेआठला वगैरे उठतो, तो नाही उठत. साडेआठला
मग गप बसतंय का साडेआठ ला उठून, का दमवतंय?
मग दमवतंय, मग एक मग पु सकाळी उ ठल की तु मम्मा घेऊन बस, मग ते सगळं ठेवायचं
ह मागं पुढं करत असेल ग पळत असेल निस्त.
परत रडायचं मग्मा दुधू दे, मग ब्रश ह्यानी नाही करायचा मीच करायचा, म लय ह्याचं कौतुक अस त ह्यांनी वॉशरूमला गेली की, म बाहेर बसून रडायचं पप्पा. लय दमवतंय प्र, दोघाला पण सोडत नाही त्याने.
हाय का
मग कायतर.
हं
झोपत नाही, मग डबा करताना रडायचं. हा नाश्ता खाते की ते काय, हा सगळं खाते.
पहिला उठल्या उठल्या ब्रश केले की दुधू पितंय, त्याला दूध पिलं नायतर चैन पडत नाही
हे बाई
दूध पिऊन परत नाश्ता करतं. वेळच नाही माझ्याकडे, कधी त्याला हा ग्लासानी पाजत बसू, वेळ पाहिजे की.
बाटली पेत बसतं का मग ते?
पितंय. कारण की त्याला पाजवायच म्हणजे माझा अर्धा तास जाणार, मी आता सहापेक्षा जास्त उठू लवकर उठू शकत नाही कारण की दिवसभर पण मला झोप मिळत नाही ना. मी दमून जाते, बाई. आणि आधीच आता मला गोळ्या चालू आहेत, तीन महिन्याचा आत्ता ह्यानी मला म्हणत होते, एवढी का एवढी फुल पॉवरची गोळी आहे, तुला साईड इफेक्ट होत नाहीे का काय त्याच्याने? मला आता कोणाला सांगू, कोण ऐकणार आहे सांगितल्यावर.
कसली, कोणते ह्याचे गोळी?
हर्मोसच्या आहेत, हर्मोस कट्टोल राहायच्या गोळ्या आहेत, दोन तीन गोळ्या दिल्यात. मग ते गाठी व्हाय लागले म्हटले नाही का तुम्हाला?
छातीत होय
हम्म
हम्म पोटात पण झालेल्या
होय सोनोग्राफी केली ना परवा
कसल्या गाठी झाल्या त्या
तेच ते दोन प्रकारचे असतील एक तर हार्मोन्सच्या असू शकत तर नाही तर हार्डच्याअसू शकतात हार्मोन्स म्हणतायत झोप वेळेवर नाही खाणपिण नाही
अन दुसरी कशाची
नाही तर मग वज फॅट फॅट चर्बी
हा आ फॅटसच्या पण असु शेकत्यात
म आता माहित नाही आता हार्मोन्सच्या काय माहिती
मग कशानी कमी होतील त्या गाठी
मला तीन महिन्याच्या गोळ्या दिल्या तेच की त्यांचं म्हणणं आहे की खावा पिवा व्यवस्थित वेळच्या वेळीस झोप घ्या
हा अ या टासकच्या मागे लागून
नाही मग हनी दोन आठवडे घरात नाही घेतलत तेना फोन पॅ काम त्यांच म आता काय करणार ऊदया मला काय झाला तर परत काय कोण बघणार
हो
मग काय तर
घ्या की बाई काळजी काय आता सगळ्याला तेच आहे बघ माझ्बी तसच आहे लया तब्येत व्हाय लागली मला तर काय समज न बाई कशा नी काय
वाढालागली म थारड चेक करून घ्या की
नाही बाई थायरॉइड असत तर गळ्यापासून येते ग सूज
तस काय नाही आठशे प्रकार आहेत त्यात
पण नाही ग मला थाैरड नाहीये ते ऑपरेशन झाल्यानंतरचे ते ह ऑपरेशन झाल्यानंतरचय तेे एवढी वाटत नाही ये पण तेवढ्याच तेवढं नसत शीट आणि थोडा दंड दिसतेत नाहीतर एवढी वाटत नाही माझी तब्येत तेवढी नाही आहे लय अशी हो म्हणून
हम हम
तेवढे दंडते जरा शीट थोडं दिसते ग पोटाचं घेर दिसते जरा
ह ह हां
बाजून गोल पाठीमागण पूर्ण म्हणती आता काय सकाळीच आमचा मॅडम म्हणत होत्या त्या मला तब्येत वाढायला लागल्या तुमची जरा व्यायाम करा जरा हालचाल करा नाही तर तिथ दोन पोरं आहे महागा अजून
सूक
आतापासून एवढी तब्येत म्हंल्यावर उठाय बसा यायचं नाही परत हय कनी
हम्म काय करायचं सगळंच आवड आहे
म माझ ऑपरेशनच फॅट येते
त्या तर बसून काम असतं ना
बसून का मनात हार्मोनस चेंज व्हायला लागले शरीरातले
होय तेच तर प्रॉब्लेम आहे ना मग
कशाने कमी करावा तब्येत आता माझ वॉकिंग एवढं आहे मला तर सकाळी मी आता आता बघ दोन चार दिवस झाले मी आता रोज चालूच जाते मी कामाला त्या चिंट्याला सोडून शान
तेच की
कारण हेनी नाहीयेत आता आता तर अजून तीन दिवस चालत जायचे
चालतच जायच तरी पण काय म्हणतात तस आहे थांबा नंतर करते
हम्म